हॅलो! हॅलो हा हो येतोय येतोय माझा येतोय तुम्हाला.
हो येतोय येतोय.
हा बोला काय चाललं.
हा काही नाही काही नाही आताच जेवण झालं आणि म्हटलं चला. कोणी फ्री आहे का बघू म्हटल बरं झालं तुम्ही भेटून.
अच्छा किती झाले तुमचे.
अ माझा ना पाच होते टास्क दिलेला ना पाचचा मग ऍक्च्युली आता. कालपासूनच करताय नवीनच आहे तुम्ही
अच्छा नाही माझे संपत आलेत आता.
हो का अच्छा तुम्ही म्हणजे. अ.. किती दिवस झालय जॉईंट होऊन तुम्हाला
अ कसे ना ग्रुपला काय आहे टास्कला.
हा हा.
ग्रुपला नाही म्हणजे माझं आधी ट्रान्स्क्रिप्शनचं होतं.
अच्छा!
हा मग नंतर हे मला जवळपास चार दिवस झाले असतील.
हो का.
हो मग जसा वेळ मिळाला तस.
हो का आणि किती टास्क किती होता.
अ तसं नसतं ते त्याचे लिमिट असतं की तुम्हाला एकशे ऐंशी मिनिट कंप्ललीट करायचं. तेंव्हा तुम्ही कितीही कॉल करा कितीही रिसीव्ह करा.
हो का अच्छा अच्छा.
हम्म
हम ह मी कसं कालपासूनच जॉईन झाले आमच ज्योतिताई आहे ना. त्यांची मी मैत्रिणी आहे.
अच्छा!
तर त्यांनी मला काल सांगितलं कर म्हणे काय घरी बसल्या बसल्या कर म्हणे असं. पण मग तसं मी घाबरायचे.
अच्छा!
जाऊदे आपण शिकल म्हणजे त्याच्यात पडल्याशिवाय आपल्याला पण म्हटलं काही समज. नाही नाही का शेवटी काय? अशक्य काहीच नसतं फक्त आपली स्वतःची. जिद्द पाहिजे आणि करायला पाहिजे नाही का आणि चुका झाल्याशिवाय टिकणार नाही माणूस नाही का?
स्वातीला मी पण केलं. माझ्या जाऊबाईनी पण केलं आणि मग त्याच्यानंतर मग मी पण माझ्या बहिणीला म्हटलं तू पण कर की चांगला आहे. घरी बसल्यापेक्षा आणि जाऊबाईनीं पण त्यांच्या बहिणीला सांगितलं की तू पण कर मग आम्ही परत त्या दोघांना ॲड केलं मग
होय ना
अशा पद्धतीने हा
हा हा तुम्ही नाशिकला असता का?
हो हो
हो का? मी पण नाशिकला नाशिकलाच असते. हा बर आहे. आपल्या नाशिकमध्येच आहे त्यामुळे काही टेन्शन नाही. नाही का?
न म्हणजे अवघड झालंय पावसाने
हो ना खूपच अवघड झाले हो ना आपले जरा बरं पाऊस पण असा जोरात येत नाही ना असं झिम झिम झिम झिम चालू राहतो
तसं पाहायला गेलं तर आता हे म्हणजे श्रावणच महिना म्हणावा नाही एक तो अधिक मासाचा महिना गेला म्हणूनच आणि श्रावण महिन्यामध्ये असा पाऊस असतो कंटिन्यू हा पण त अधिकचा महिना हा त्यामुळेच नाही.
श्रावणाचाच महिना धरला गेला असता.
हो आणि त्या आणि श्रावणात असा पाऊस असतोच.
हा झिम झिम चालूच असते त्याची पावसात श्रावण झडी
हो आणि त्याच झालंय. पण तो जिकडे पाहिजे तिकडे नाहीये म्हणजे गावात गावाकडे नाहीय तो धुळ्या साईडला वगैरे हा नाही नाही पण तिकडे हा नाही नाही मी तिकडची नाहीये मी इकडे बागलान हा म्हणजे माझं माहेर आहे माहेर आहे हो हो हो तिकडचं माहेर आहे माझं
हो का?
हो हे इकडे नाशिकला
होकार? अच्छा अच्छा हा मी म्हणजे माझंही माहेर इकडचच आहे नाशिकच सासर इकडचं आहे धुळ्याकडच सिंदखेडा
हो सिंदखेडा ऐकून आहे हा सिंदखेडा ते अ आपल्या गडावरच्या देवीची यात्रा असते बघा हा हा नाही गड्यावरच्या आपली ग्वनीगडाची यात्रा असते ना हा त्यावेेळेस मग तिकडचे लोक पायीयात्रा जातात गडावरती हा मग ते हो हो हो हो हो मग ते पायी जातात आणि मग आमच्या गावावरूनच जातात ती यात्रा हो म्हणजे कधी आता तुमच्या तिकड म्हण कले असल काय आंबराई लागते बघा
हं हं हं
कधी ऐकलं असेल तर ती आमराई आमच्या गावातच आहे. हो आमराई इथून रस्ता जातो असं खूप मज्जा येते बर का त्याच्यात त्याच्या वेळेस की लोक जाता म्हणजे एवढी पायी जाता एवढं लांबून येत आ पायी जाता पण त्यांच्यामध्ये तो उत्साह वेगळाच असतो हॅलो हॅलो हॅलो
आवाज येतोय ना?
हा, हा येतोय, येतोय
हा, हा, हा हे पाऊस, पाऊस वाढलाय इकडे तर दरवाजा उघडायला गेली त्याच्यामुळे हम्म म्हटलं हे तई कस असत कालपासूनच मी जॉईन केलं आहे हे तर मग हे काय आपण फक्त दहा मिनिटच बोलायचं असतं का याच्यावर
हो, हो, हो
हो का
हो एका कॉलला दहा मिनिट आणि एका व्यक्तीला आपण अ चार वेळा करू शकतो
हो का
हो म्हणजे तिचा आपण चार वेळा रिसिव करू शकतो आणि आपण त्या व्यक्तीला चार वेळा करू शकतो म्हणजे असे आपले आठ ह असे आठ कंप्लीट होतात मग ते ऐंशी मिनिट आपले कमप्लीट होता आणि कधी, कधी झिरोवररती कट झालं तर ते काही एवढं विशेष नाहीये म्हणजे नवीन कॉल करून घ्यायचं आणि आपल्याला येतच राहतात मग ते टास्क
अच्छा, अच्छा
असं हम
आणि आता हे दहा मिनिटाच आपण बोलतो हे समजा जर आपलं लक्ष नसलं अन जास्त बोललं मग
नाही मग ते मिनिटमध्ये काउंट होतात ना एक्स्ट्रा मिनिट जरी असले तरी आपल्याला टार्गेट फक्त काय आहे की एकशे ऐंशी मिनिटाच टार्गेट आहे
अच्छा!
हा ते मिनिटमध्ये काउंट होत असत मग तस काही नाही हा आता बरेच कॉल दहा मिनिटाच्या वरती पण जातात अस प्रॉप तर काही अकरा मिनिट पण होऊन जातात असं
हम, हम, हम, हम आणि दहा मिनिटाच्या आत जर कट झाला तर मग तो कॉल हे होत असेल
अ नाही तसं काही नाही मग ते मिनिट तेवढे पकडले जातात ह आता मला पण हा माझ्या जाऊबाईंनी केलेलं होतं ना त्याच्यामुळे मला ते आहे तेवढं त्यांच याच्या आधी होत त्यांचे संपलेत सगळे
हा, हा, हा
हम्
तेवढं, तेवढं ते कसं माहीत नसल्यामुळे कस थोडस म्हटलं कसं प्रॉब्लेम येतो ना असं आ कालपासूनच जॉईन केलंय त्यामुळे काय
नाही काही नाही पण तुम्ही एक कॉल केल्यानंतर अ म्हणजे तुम्ही स्वतः दुसऱ्याचा कॉल रिसिव्ह केल्यानंतर तुम्ही एक कराच
असं करा त्यावेळेस तुमचं टार्गेट पण कंप्लीट होईल मग नाही का ह समजा मी तुम्हाला कॉल केला तर तुम्ही, तुम्ही पण कॉल बॅक करा का काही लेडीज काय करतात मग स्वतः कॉलबॅक कर आणि दुसऱ्याचा कॉल रिसिव करत नाही. स्वतः कोण समजा आता मी तुम्हा ह असं.
नाही ते नाही का तसं नाही करायला पाहिजे ना.
हम्म हम्म.
तसं नाही करायला पाहिजे समोरच्यानी जर आपल्यासाठी वेळ दिला तर आपण बी त्यांच्यासाठी द्यायला पाहिजे ना. त्यांचाही फायदा व्हायला पाहिजे ना समोरच्याचा.
कालच माझ्यासोबत अशी घटना घडली आहे त्यामुळे मला विश्वासच नाही राहिला माहिती.
नाही नाही नाही नाही. काल आहे ना काय होऊन गेलं आता मी कालच म्हणजे नव्याने म्हणजे साधारण तुम्हाला सांगतेय ना मी सहा सातच्या दरम्यानच मी म्हणजे सुरुवात केली होती बरं
आणि याला काय करायचं एक विषय घ्यायचा म्हणजे आता आम्ही काल बऱ्याच विषयांवरती प्लास्टिक वरती ती जगात आपल्या भारतात प्लास्टिक निर्मूलन नंतर आपलं आरोग्य त्याच्यानंतर ह म्हणजे ह्याच काहीतरी मुद्दा असलेला विषय घ्यायचा बोलायला
काल पण माझं घेलंय मी दोन तीन एक विषय घेतले मी काल पण आपलं आता सध्या कसं आहे पावसामुळे सगळंच आपलं भाज्या वगैरे सगळे रेट वाढलेले आहे त्याच्यामुळे आपलं बजेट सगळं कोलमडलंय ते घेतलं एक पार्लर विषयी घेतलं
अच्छा तुमचं पार्लर आहे का
नाही पार्लर नाही माझं पण मग असं आपल्या लेडीजच्या असं कसं पार्लरला लेडीज कसं आहे जास्त जाते नाही का हा मग त्या संदर्भात असं पार्लर विषयी पण झाला एक आणि अजून एक झाला असं आयुर्वेदिकच बोलण्यावरून झालं ह् आणि त्या जोति तई म्हणे असं नॉर्मल बोलला तरी चालेल म्हणे
हो हो हो ते आहे फक्त हो हा फक्त विषय कसं आहे की त्यांचं म्हणणं कसं आहे की एखादं राजकारणी विषयावर बोलायचं नाही नेत्यांबद्दल वाईट अ किंवा कोणाला शीविगाळ होईल किंवा काही म्हणजे असं अ कोणी आपल्या विरोधात जाईल असं बोलायचं नाही बस असं आहे ते बाकी तुम्ही नॉर्मली
ह
अ तसं काय नाही म्हणजे टीका करायची नाही धार्मिक बोलू शकतात तुम्ही पण मग अ दुसऱ्या धर्मावरती टीका नाही करायची
अच्छा अच्छा
हा आपण आपल्या धर्माविषयी किंवा कुठल्याही धर्माविषयी चांगलं बोलायचं वाईट नाही बोलायचं
हा हा हा
असं टीका नाही करायची सगळे धर्म सारखेच अस म्हणून आहे ते ह म्हणजे कुठलाही एखाद्या गोष्टीचा वाद होईल असं आपण तिथे वादग्रहस्थ वक्तेय करायचं नाही तिथ असे हम्म बाकी काय नाही बाकी नॉर्मल पण बोलू शकतात तुम्ही
हा हा तुम्ही सर्विस करता का
काय म्हणता हॅलो नाही मी कोचिंग क्लासेस घेत कोचिंग क्लासेस घेते मी हॅलो आवाज येतोय हॅलो! हा आत्ता येतोय कोचिंग क्लासेस आय माझे.
हो का?
हो पहिली ते दहावी पर्यंत हा इकडे हा आपलं मखमनाबाद मध्ये
हो का?
हो!
हा, मी पण तिकडेच राहते ना.
अच्छा! कुठे?
इकडे आपलं म्हणजे मी आता आम्ही आताच आललो राहिला दोन, तीन महिने झाले इकडे आधी इकडे राहायचो आम्ही. अ जत्रा हॉटेलकडे.
अच्छा! हा का हा, माझे स्वतःचे कोचिंग क्लासेस आहे. ह ह ते नाव नंतर सांगेन मी तुम्हाला कधीही म्हणजे हा ऑनलाईन प्रायव्हेट वरती नाही सांग प्रायव्हेट सांगेल मी तुम्हाला ह मग पहिली हा पहिली पहिली ते दहावी क्लासेस
आणि म्हणूनच मी पण काही विचारलं नाही जास्त आणि ते सांगितलं पण नाही ब
नाही आपण आपल्या व्यवसायाबद्दल पण बोलू शकतो असं काही नाही.
हो ना आणि नाही काही ना आपण
हा प हा असं म्हणजे आपली हि माहिती तिथेपर्यंत पोचणार नाही. काळजी घ्यायची अस आता माझे अ हा चालू आहे चांगले चालू आहे कोचिंग क्लासेस साडेसात पर्यंत क्लास होता. जॉईंट फॅमिली असल्यामुळे मग मोठ्या ताई स्वयंपाक करून ठेवतात मग सायंकाळी.
अच्छा! अच्छा!
मग म्हंटलं आता चला कोणी फ्री असेल तर एक दोन कॉल होतील, थांबा मी कॉल बॅक करते तुम्हाला.
ओके ओके ओके!